हॅलो? काय करू राहिल्या? म्हणलं, काय करू राहिल्या?
हॅलो? चाले ना, हाव. आ? काय?
आणले
मळ्यात आ?
तबांटे का?
म्हणलं, जवळच्या हा, जवळच्या
जवळच्या मळ्यात बांधले ना, जवळच्या मळ्यात हा, ते तुम्ही काय केलं?
हा, य्यला ना, रेंजचा प्रॉबलेमे जरा. होव का, तंबटी लावाला का?
हां. आम्ही एक तंबटी बांधली ती, लाल मातीत बांधले, हाव का?
आगवा आ तीडले बांधायचे असतील ना.
हा बांंधाचे ना इकड भी. हम काही गोबी लावाची आहे. गोबी लावाअ ची
आवरले आता आवरले
पेरणी आवरले. आवरले पेरणे
हं हा...
सोयाबीन-
सोयाबीन- सोयाबीन पेरली तुरक टाकली.
अच्छा....
हा.
आयडीजी बी मागितेल होतण पण ते काय झाल यांनी गेल तर आम्ही दोन दिवस मळ्यात होतो ना.
हा... त्या दिवशी- नाही का-
हा लादेरण जाऊच होते. मी नव्हते मल्यामध्ये दोन- तीन दिवस.
नाही का? जाऊ द्या मग आता भेटल तस आणलोत आम्ही-
हा का?
हा थोडसक आनल होत. आण्णा च्या तिडुन- अ अं-
तेच ना म
हम्म... हव ना-
रेंज मध्यीच यो ओ-
हा मी बाहेरच ये- तुमच्याला रेंज नाही काय?
आहेरेंज मी रेंज मध्ये बसेल म्हणून तुम्हाला बोलू राहिले
नाही मी
म मळ्यात किती वाजता
आ....
साडे नऊ वाज
हव का? आम्ही- आम्ही केले ना ते बांबू बाबु हम्म....
हा ना...